हॅलो
हा बोला
हॅलो, हा बोला
हा यालाय की आवाज बोला
हा यायला की आवाज बोला, जेवण झाल काय? हा जेवलो आताच, तुम्ही? हो आताच
हा जेवले की
कायल चालय मग? हा जेवलो की
काय स्पेशल? ह ह् स्पेशल काय केलता
आज स्पेशल आज जेवण नाही आज नाष्टा नाष्टाताच केलेला आज आंबोळी केलेली हा
आंबोळी
मुलांना डब्याला लागते ना सारखं
हा हा
ते हम्म ते सारखं वेगवेगळं पाहिजे असत त्यांना डब्याला
अ कस म्हणजे भिजवाय लागते काय ना पीठ क काय डायरेक्ट इन्स्टंट केला
नाही नाही भीजवुन
अ मला तर रेडी परवती आपी हे ज मिळतात असल
नाही
हम्
तांदळाच्या पिठाची पण करतात खरं मी भिजवून केले
हा ह कसं कसं करतात ते
हॅलो
हा कसे करतात ते
हा त्याला आता प्रमाण म्हंटलं तर म्हणजे चार पेले रेशनचे तांदूळ घ्यायचे रेशन तर कस जाड असतात ना ते हा आणि त्या आत एक चार पेलेला एक पेला उडदाची डाळ घालायची
हा चार पेलेला
आता तुम्हाला आज करायचं असेल
हम्म
आता आज करायच असेल तर रात्रीच म्हणजे कालच ते सगळी तयारी करायला लागते ते कां एकदम होत नाही
त्याची पूर्व तयारी केली तर समजा उद्या करायचं आहे या विशोबान आता सांगा
हा मग ते आय आम्ही आता आज केले ना मग कालच आम्ही ते तांदूळ भिजत घातलेले दुपारी डाळ आणि तांदूळ आणि त्यात मेथीचे दाणे घालायच अस चवीसाठी घालतात आणि त्यानी भातमंड पण होतय चांगल फुगतय आणि त्याात
कोणत्या पद्धतीमध्ये कसं सुरवीपासून सांगायचं शेवटं हॅलो नाही ते तर रेसिपी स्टार्टिंग
हा तेच सांगाले की
हा सागा
चार पेले रेशनचे तांदूळ घ्यायचे
ह
आणि एक पेला उडदाची डाळ घ्यायची
हम्म
त्यात दोन तीन टप्पे मेथी दाणे टाकायचे भिजत घालताना.
हम्म
आणि काय थोडेसे पोहे थोडे आहे दम म्हणजे अर्धी अर्ध्या पेल्यापेक्षा पण कमी असं पोहे घ्यायचे थोडे
हम
आणि हे डाळ तांदूळ हे भिजत घा अ आदल्या दिवशी भिजत घालायचे. मंजे आज आपल्याला आज सकाळी करायचं आहे तर काल दुपारीच ते भिजत घालायचंय. दोन ला तीन ला आस घातलं तरीपण चालतय.
काय म्हणता
संध्याकाळी झोपताना ते नऊ ला वगैरे असं मिक्सरला वाटून घ्यायचं.
हम
आणि मिक्सरला वाटून घेतल्यानंतर तर ते म्हणजे वाटतानाच आपण ते पोहे भिजत घालायचे त्यावेेळेला. पोहे आधी नाही भिजवायचे त्यावेळेला भिजवायच.
हम
लगेच भिजत्यात नाही.
हम
अणि ते मिक्स करायचं सगळं मिक्सरला लाऊन घ्यायचं जास्त पाणी नाही घालायचं. इथ करत्यात हम आणि
घट्ट करायच नाही का ते?
ते मग रात्रभर पीठ ठेवायचं पातळ लई करायचं नाही खरं. कसा असतय पाणी नाही टाकायचं त्यात
हम
हा आणि ते मिक्सरला लावून मग रात्रभर असं पीठ फुगायसाठी ठेवायचं.
हम् त्यात आंब हे येण्यासाठी हे वगैरे घालाच्य हाय?
करू शकतो. लेते आता कसं नाही नाही का लागत नाही फुगतही ते आपलेआप.
ता
उडदाची डाळ असते ना खरी त्यामुळ.
हम सकाळी मग किती वाजता पहिला बघायचे ते? फोन करून वाटायचं काय रात्रीच वाटायचं काय. नाही किती वाजता वाट
वाटताना खरं भांड मोठ घ्यायचं.
आता दोन वाजता भिजत घातलय वाटायच.
हा रात्री नऊला तरी वाट रात्री नऊला वाटलं तरी पण चा - चालतयं
आणि डब्यात झाकून ठेवायच का कसाय ठेवायचंय?
हा मोठ भांड घ्यायचंय नाहीतर छोटं घेतलंय तर ते पीठ बाहेर य ना नाही फुगलेलं सगळं त्यामुळे घेतानाच मोठं भांड घ्यायचं. ह्म आणि त्यात ठेवायचं असं एकदम पॅक पण करायचं नाही करायचं त्याला. थोडीशी हवा जायला पाहिजे त्यात. असा म्हणजे डबा वगैरे घेतला तर असं एकदम गच्च टोपन घालायचं नई.
हम्म.
अस वरच्यावर घालायचं असं म्हणजे बाहेरची हवा पण थोडी लागायला पाहिजे ना त्याला. पीठ फुगवण्यासाठी हम्म.
मग ते अस नंतर मग सकाळी करायचं आपण नाश्त्याला.
हम्म त्यात मग सोडा वगैरे घालायचं काय कसं मीठ
सोडा मीठ घालायचं सोडा वगैरे काय लागत नाही.
फुगलं की म्हणजे फुगलं का बघूनच की करायला घ्यायचे का ते?
ते आपण लगेच करायच असल तर मग त्यात सोडा घालून करत सोडा आपल्याला म्हणजे पीठ फुगाय नाही न आ आपल्या लगेच आता पाहिजे तर मग सोडा घालून ते करतात. हम्म आपलं कसं हे पीठ फुगलेलं असत ना काय सोडा घातला नाही तर चाल मीठ घालायचं. मीठ रात्री वगैरे घालायचं नाही त्यात सकाळी करतानाच घालायच. हम्म. आणि ते म सकाळी ते घाऊून ये नाहीतर एक एक जण कस भिडाच्या ह्याच्यावर करतात. भिडाचा तवा असतो तिथ हम्म.
हो हो जाड.
हा त्याच्यावर करतात कोण कोण नाहीतर आपल्या हे त प्यान असतय तेच्यात नाही आपल्या तवा असतय त्यात पण केले तर
हम्म आणि याच आपे वगैरे हच होतं काय याच होत नाही.
हा होतात की.
हयाजच होतय का त्यामध्ये कांदा जरा घालून?
कांदा, टोमॅटो, मिरची आपल्या कुठल्या भाज्या पाहिजे असतील त्या त्या मिक्स करायच्या आणि त्या आप्पे पण होतात
काय प्रकार होऊ शकतो.
त्यात भरपूर होत ते दि आपे होतात, इडल्या होतात. सगळं एका पिठापासून सगळं होतय.
नाही ह्या पीठाचे इडल्या होतात ना नाही इडली पीठ घ्यायचं आंबोळ्या केलता तुम्ही आज?
आंबोळ्या पण होत्या जरास जाड हे केल हे केलं तर आंबोळ्या पा तळ एकदम हे केलं तव्यावर तर त्याचे डोसे होतात. आपे होत्या सगळ्याच होत्या.
घट पीट लागते काय?
हा आणि त्याला जाड लागते पीठ.
जाड खरख म्हणजे खरखरीत लागाय.
हां. पीठ पाहिजे.
चालते चालते इथ आता हे तुम्ही केलेलं आहे क नाही त आंबोळी करून बघता म मी पण घरी सांगतो.
त्याच्यासोबत काय चटणी खोबऱ्याची चटणी करायची.
खोबऱ्याची चटणी करायची काय त्याला काय काय घ्यायचं?
खोबरं घ्यायचं आप ज्याला पाहिजे असेल तर फुटाण्याची डाळ घालतात कोणकोण.
हम्म ती डाळ घट म्हणजे घट केली तर चालते
घट्ट तेन आपल्याला कशी पाहिजे तशी ती कन्सिस्टन्सी काॅन्ट्रेटी पाणी घालायचं आपल्याला पातळ पाहिजे असलं तर.
हा हा
मग त्यात आल्ल, लसूण, जिरं घालायचं. आणि मीठ, साखर घालून मिरची, कडीपत्ता आणि परत कोथंबीर हे सगळं मिक्सरला लावुन घ्यायच.
हम्म.
आणि मग नंतर वरणं त्याला फोडणी घालायची. ते ते काय म्हणजे फ्रायंग पॅन मध्ये असं तेल घ्यायचं थोडं
एक्सपींट
आणि ते गरम झालं की त्यात मग कढीपत्ता आणि जिरं, मोहरी, हिंग हळद घालायची आणि फोडणी द्यायची त्याला नाहीेत हे आंबट ताक काय ते
वाटलेलं असतय हे मटेरियल गार असतय ते गार ते नंतर फोडणीही गरम त्याच्यात वतायची काय
हा गरम ओतायची ते काय कर नाही नाही चटणी नाही उकळायची तशीच ती चटणी तसली
हम्
चहा बरोबर पण छान लागत्यात ते
चाहा आणि घाऊणे खायचे का चांगले
हा चालेल चहा बरोबर मला तर चहा बरोबरच आवडतात
हम हम सांगतो आम्ही कुणाला तरी हेल्प करायला घरी शिकले असं म्हणजे एक चहा व संगट खाण्यासाठी सकाळ सकाळचा नाष्टा होऊ शकतोय किंवा आपल्याला लागलं तर टिफीनला पण घेऊन जाऊ शकतो
होय मुलांच्यासाठीच की आम्हाला पण करायला लागतय मग संडेला केलं तर कसं मुलांना टिफीनला न्ह्यायला म्हणून चपाती भाजी
हो हो आणि एकमेक मुलं कशी वेगवेगळी एकत्र आणत्यात
हा वेगवेगळं मग ते कुणाच्या तर डब्यात बघितलं की मला पण पाहिजे अहं म कराय ते हम्
हो हे सगळं पण चहा संगट मात्र चांगलं लागतय खाण्यास
हा बरोबर, होय मस्त लागतल चहा बरोबर
हो करूया करूया नक्की आता करून बघतो हे सांगतो घरी बनवायला
हा हा आई ना सांगा ह
झाला ना नाश श्ता वगैरे करून आवरून बसला सगळे जेवण पण जाने नाष्टा एकत्र झाला
होय तेच की आता हं हं आणि काय जेवण लागत नाही ते खाल्लं
हो ते खाल्ल कि पोटच भरणार
तो लागतो काय
होय
हम्म.